हॅलो
हॅलो हा नमस्कार
हा नमस्कार नमस्कार
कस चाललंय. मुलांचं वगैरे झाली शाळा चालू.
हो झाली ना.
अच्छा आत्ता ना पंधरा तर केलंच हो किती आता मुलं मोठी आहे की छोटी आहेत
छोटी आहे
अच्छा कती वला
आता एक जुनियर के जी ला आहे एक फर्स्ट ला आहे
अच्छा खूप आता मुलांच माझी मुलं मोठी झाली आता म्हणजे शाळेतून बाहेर पडलेय मुलगा तर आता जॉब करतो आणि मुलगी सायकोलॉजी करते म्हणजे कॉलेजने
अच्छा.
हा म त्यांचं त्या
कुठं कर.
लहान मुलंनं वगैरे किती अ
तुमचा मुलगा जॉब वगैरे कुठे करतो म
म्हणाला.
जॉब कुठे करतो मग तुम्.
ज इथे एक अ तारखे. आर्टेट आहे होॉ.
अच्छा.
हा.
हम्म हम्म.
आणि अ.
आमचे त आता झाले धावपळ टिफिन बनवा हे करा.
हा मु. ी आहे सायकॉलॉजी करते आणि ती दुसरी हे रूम घेऊन राहिली इकडे इथे जवळ नेहमी. तेने राहात रूम घेऊन त. नी देती परबला. आणि हा त्या.
ग तुम्ही एकटेच असता का.
झटया. नाही मुलगा येतो ना जॉबवररून घरी. मुलगा इथेच असतो.
अच्छा.
हा आणि मुलगी. केेणला येते आठवड्याच्या शेवटी शनिवार रविवारी. ह सध्या आता तिला सुट्टी पडलीय.
हम्म.
मता दोन् पण तिच इंटर्नशिप करायची असते.
अच्छा.
आणि इंट हां इंटर्नशिप म्हणजे सायकॉोलॉजीमध्ये जे आता स्पेशल. शईडची वगैरे शाळा असतात ना तिथे. किंवा हे आपले मेंटलब रिहेॅबिली. लाशनस. सेंटर तिकडे ते प्रा. जावं लागतं असं सुट्टीमध्ये म्हणजे त्यांना पूर्ण सुट्टी अशी नाही मिळत सुट्टी जरी. कॉलेज थ्रू असले तरी त्यांना ते. इंटर्नशिप करावी लागते.
हा. तुमचा तुमचा आवाज ब्रेक होतोय ना.
रिटायर चालू होती मग त्याच्यानंतर आत्ता फेब्रुवारीमध्ये ती. अच्छा आता येतोय का आता येतो.
हो.
हॅलो हां हां आणि.. हा हां बरं बरं आणि मग आताच्या. त्यानंतर आता फेब्रुवारीमध्ये ती कर्तक्का मेंटल रिहेबिलेशन सेंटरमध्ये जात होती. तिथे म्हणजे मोठे मोठे म्हणजे डॉक्. र आणि वकील वगैरे सुद्धा दारूच्या आहारी जाऊन वगैरे त्यांना जो त्रास वगैरे होतो मग ते. सोडवण्यासाठी म्हणून वगैरे तसेच. त्यांना ते हे.
कन्सल्टेशन वगैरे देत असणार. हा ह् त्यांना काही थेरपी वगैरे द्यावी लागेल
हो सेशन वगैरे असत आणि काही त्यांना काउन्सिलिंग करतात. तस आता तुमची अजून मुलं लहान असल्यामुळे त्याच्या सुरुवात आहे आता शाळा शिक्षणाचे त्यांना पुढे पुढे. त्यांचं शिक्षण वाढत जाईल अससं पण आता मुलांचं शिक्षण म्हटलं की. हो ते तर पटापट होतात.
हम्.
मुलांचं म्हणजे शिक्षण. शिकण म्हटल की आता आईवडिलांवरती जास्त हे असतो प्रेशर.
हम्म.
काळा वाढली आहे आणि हा आणि स्पर्धा. या युगामध्ये आता पुढे पुढे तर मुलांना अजूनही त्रास म्हणजे आपल्या वेळी म्हणजे. मी तर तुझ्यापेक्षा अजूनही मोठ. त्याच्यामुळे आमच्या वेळी नव्हता असं काय शतला आम्ही. आयुष्य जगलं होत पण आताच्या मुलांना.
आता कॉम्पिटिशन खूप जास्त आहे आजकाल टिकणं पण खूप महत्त्वाच. महत्त्वाचा आहे कारण एक वेकेन्सी असते. असली तर तिथे शंभर लोक. अप्लाय करतात आणि परत खूप खूप म्हणजे आधी सारखा तर. काहीच नाहीये.
हा.
नवी नवीन टेक्नॉलॉजी. येत राहतात रोजच काहीतरी नवीन अपडेट अपडेटेड राहावं लागत
आणि जेवढे नवीन. हे काढतात ते तेवढं अजूनही मुलांवरती जास्त. टेन्शन कि हे घेऊ की ते घेऊ म्हणून.
तेच आणि एक तर आपलं एज्युकेशन सिस्टीम अस की. म्हणजे जे अपडेटेड आहे ते नाही शिकवत. ज्याच्या ते शिकवतात त्या उलट एक्स्ट्रा मुलांना क्लास लाहावे लागत मग. काही गोष्टींसाठी कारण जे महत्त्वाचं आहे जी आजची आजकालची गरज आहे. तेच नेमकं त्यांना शिकवलं नाही जात
परत त्यांना आपण प्रायव्ट मध्ये टाकायचे हम्म.
काही फारच क्वचित अ म्हणजे शाळा अशा आहेत की जिथे हा. मुलांना म्हणजे योग्य ते मुलांचा कल ओळखून त्या. म्हणे त्या शिक्षण देतात. म्हणजे पुढे त्यांना ते कुठचंही स्वतः जर. स्टार्टअप वगैरे करायचं असेल काढायचं. असेल तर. त्याप्रमाणे असं फार क्वचित शाळा बघितल्यात मी म्हणजे ऐकलेत नाही. तर जास्त आपल्याला. असे शा शाळेत शिकवतात की ते आपल्याला पुढे आयुष्यामध्ये कुठेच उपयोगी पडत नाही.
तेच आणि ते सगळं.
ते पैशाचं मार्काचं वगैरे टेन्शन आणि आणि घ्या घ्यावं लागतं परीक्षेचं टेन्शन.
तेच ना तेच ना. आणि सगळं आउटडेटेड झालेलं परत परत तेच शिकवतात जे आता ट्रेंडला आहे जे सध्या चालतय मार्केटमध्ये काही नवीन टेक्नॉलॉजीस आहे तस काहीतरी शिकवलं तर आता आई वडील प्रायव्हेट स्कूलमध्ये फीस पण एवढी भरतात ना आणि परत मुलांना तेज जे आहे. श भ त्यां बाहे क्. पणाम जातो.
खरं म्हणजे मु मुलांच. ना म्हणजे शिक्षणाला खरं तर बघायला जावं तर खरं हेच नाही राहिलेले. पुणे म्हणजे त्यांना असं टेन्शन आहे राहणार. मी काय करू आणि पुढे क स्कोप आहे कारण मध्ये तर जास्त आयटी. ति जास्त हे होत कॉम्प्युटरच्या.
हो. आता आय टीच पण आता ते ए आय आलं ए आय आलं आणि. त्याच्यामुळं.
त्यांचे पण असे नोकऱ्या जात आहेत बऱ्याच जणांच्या.
कारण त्यांना लेबर कमी म्हणजे लावं लागत. ना मग ए आय मुळ ते बरेचसे लेबरचं काम ते करून टाकत.
खरंय म्हणजे असं आपण एक्स्ट्रा काहीतरी स्किल जर असेल कोणामध्ये. तरच त्यांचां पुढेही टिकाव लागतो.
हो बरोबर.
नाहीतर मग घ्यायचय. तुमच्या मुलांना वगैरे कशी अशी काही छंद वगैरे काही आवड आहे का.
हा त्यांना असं डान्स वगैरे करायचं. त्यांना असं आवडतं एक अभ्यासात पण खूप हुशार आहे. एक अस इतर ऍक्टिव्हटीज मध्ये.
हा एक््रािक्युलर अस. पाहिजे मुलांमध्ये म्हणजे हे नाही तर ते कशात तरी ते डेथ.
हो आम्ही पण मग नोटीस. क नेम आवड कशा आणि नेम मग आपण पण त्याच्यावर. म्हण ज उ्या काही काम.
हो आणि ते त्यांना त्या. आवड निर्माण व्हायला पाहिजे त्यांनी आवडीने ते त्यांना जी म्हणजे ज्या गोष्टीत त्यांना इंटरेस्ट. त्यां केली. त्यांना मग पुढे मग कंटाळलं नाही ते.
हो आणि त्यांचे ते. अ ते स्किल्स त्यांना फ्युचरमध्ये कामात पण येतील ना. आता त्यांना थोडस हे. त्यांचा पाया पक्का झाला कि म नंतर त्यांना. ते पण भविष्यात कामतच येणार
आणि पाहिजेच काहीतरी नुसत जॉब वगैरे आजकाल काही सांगता येत नाही हल्ली खूप आयटीच्या कंपन्या पण बंद पडत आहे
हो
हम्म
आणि मुलांच म्हणजे तर तुमचे तर लहान आहेत तर त्यांना आधीपासून तुम्ही ज त्याच कल बघितला तर तुम्हाला बरं पडेल तर माझ्या सुद्धा मुलांना वगैरे अगदी म्हणजे. अकरावी बारावीला आले तरी सुद्धा दोघा नाही. अ म्हणजे कळत नव्हते की अर्धा वर्ष होतलं बारावीच तरी काय घेऊ. हो म्हणून प्रश्न पडला होता मग माझे. मुलाच हे त्याला ड्रॉइंगमध्ये वगैरे आवड होती त्याच्यामुळे. मग मी माझ्या एका मैत्रिणी. बहीण हे करत होती आर्किटेक्ट म्हणून मी. त्याला म्हटले की तुझं पण ड्रॉइंग वगैरे तुला आवड आहे तर बघ म्हणून तू आर्किटेक्चेर वगैरे पुढे स्कोप आहे म त्यांनी घेतलं इंटरेस्ट आणि मुलीला तर असं ह्याची आवड होती असं कोणाचं पण माइंड रीड करणं किंवा असं तिला तर जास्त करून ना प्राण्यांचं हा जास्त करून प्राण्या म्हणजे सोसायटीत वगैर कुत्रे वगैरे तिच्या एकदम जवळ येतात म्हणजे ती लाड करते त्यां चे वगैरे आणि असे प्रेम वगैरे दाखवतेेत ते पण प्रेमाने तिच्या जवळ येतात तर त्याच्यामुळे तिने तिली मग सायकॉोलॉजी घेऊया म्हणून
हम्म हे पण इंटरेस्टिंगच आहे हे पण हा
आणि तिच्याकडे म्हणजे कुत्या वगैरे आहेत ना अ गार्डनमध्ये वगैरे आमच्या सोसायटीच्या बसली असेल तर सो तहून नेतता कारण ती असे त्यांच्याकडे असं प्रेमाने त्यांना लाड वगैरे करते ना आणि त्यांना सुद्धा प्रे कुत्र्यांना वगैरे पण प्रेम पाहिजे असतं कुठेही सुद्धा आताच गेलं आता पंधरा दिवसापूर्वीच ती गोव्याला गेलेली मडगावला तर तिकडे ना एक कत्र एच आवाज करत बसला होता म्हणा ति त्याला बोलावलंच लाड द्यायला लागली तर मग तो ती थांबली कि तिला पायाने परत हा म्हणजे परत हात लाव करून तिला सांगत होता तसे आमच्या इथले पण बऱ्याच दे तिले तज करतात
हो प्राणी प्राणी पण लोकांची ओ तथ आपुलकीे वाटते ते तिथंच जात असं कुठल्याही माणसा जवळ नाही जाते पण
त्यांना पण म्हणजे ते रेमाचे भुकले असतात आणि मग
हो त्यांना प्रेमाचा स्पर्श कळतो
आता आमच्या सोसायटीत वगैरे समजा आम्ही कधी उशिरा कारण मी सुद्धा नेहमी त्यांना जेवण वगैरे खायला वगैरे देत असते सोसायटीत कधी आम्ही बाहेर वगरे गेलो उशीर झा आ्हाला्र या्हा त्यांच एक प्रोटेशन असं वाटतं की जसं ब परं वाटतें की ते आहेत आपल्याबरोबर म्हणून कधी कधी ते म्हणजे रिक्षापर्यंत सोडायला वगैरे येतात अ ते कुत्रे आणि असं आम्ही खाली गेले आमच्या पाठोपठ पाठोपठच असतात बाकी बरेच जण गावरात कुऱ्यांना पण आम्ही म तला एकदम प्रेमाने त्यांना अगदी ते दोन पाया वर करून आम्हाला लाड करून म्हणजे घ्यायला ला येत असतात वाटतं पर
हम्म
आपणराच वेळ बोललो टाइम बघितलंच नाही
हो झाला वाटत दहा मिनिट झाले चालेल मग